हम्म काय करते?
काय नाय बसली.
हाव काय तुला सांगितलं नं ते ऍप खतरनाक असतात जरा डोक्यावर राहून म्हणजे कामं करायची नाय.
हा हा हा
हा ती गोष्ट काय खोटी नाय नं कारण खूप साऱ्या खूप साऱ्या लोकांचं ते होऊ राहिलं
हो हो
हम्म
आलत नाय किन बघा
काहीच नाय पाय तरी तिथे घेऊन जायचा मोबाईल समजायला पाहियजे ना आपल्याला
हम्म बाकी जेवण वगैरे झालं का?
हाव ना जेवण सकाळीच करतो नं मी साडेपाच ते
हाव का, हा हा
बाकी जाणाय जेवायला आता
हा हा
हम्म, तुमचं झालं काय?
हो पस ची जेवणं झालं जेवला लवकर जेवलास हो नाही हं हं ते काय पाहिजे
हया ऍप वरच ये ऍप
नाय नाही.
हा
हा अजून नाही.
हांव काय
बाकी तब्बेत गीबेत काय म्हणते
तब्बेत मस्त आहे.
हाव का माय चांगली
हा हा
हां
मंग आता पेपर कधी
पेपर उदया.
हाव का.
आज त काय केलं पॅथलॉजी रोजच रिविजन
हा हा हा
आता आता वाचाय लागल जरासं डबल अनं फार्मा करायला अजून जेनेटिक्सचे पाच चॅप्टर येत लाग लागतील.
हूं
जेनेटिक्स पाच सब्जेक्ट मिळून एक पेपर ये. हेच
हां हां हां
बरोबर
कालच्या पेपरला मी ना लागलं होईल का नाय आता
हो ते निगंते काय विषय नाय एवढ लिहिला म्हणल्यावर निघायलाच पाहिजे.
अरे मी झोपलो होतो आत्ता परत काय? आत्ता आत्ता मी रात्री लय जागर केलं त्याच्यामुळ आत्ता झोपलो मी अस तर अभ्यास केला झोप नव्हती तर मग करत बसलो चार वाजे लोक टचर
कुछ भी.
हऊ ना खरस ना.
लक्चच.
आ
मीटका संपलं संपलं हम्.
काय?
लेक्चर चार वाजे केले.
हा. दोन ते चार एक ते चार सॉरी.
पाह मगु कर काय केलं?
तेच ना पसरल तो झोक नवती येत पण मग काय कराव म्हणलं.
कनल का दुपार जोप घेतोय तला.
हा मग आता आज दुपारी पण घ्याणला ची कारण मी आत्ता उठलो चार आट घंटे झोप झाली कस काय त जागं आली मला
हां मग जपायच ना.
हम्म.
मण काय आता अवती जिन करणे बाय सगळ्यांची.
हो का?
हम्म. कळस लागते तरी विज
काय?
करायच लागते म्हटलं रिव्हजन आहेत.
हो ना हो ना.
हा अे साहेब. मग करून थांब.
काय झालं ओ दि
नाही कार्यावरर माझ म्हणते मग.
काय का?
का रॅपर मायाशंकर म
हा हो काय?
हम्म.
आणि मला करू दे ना इकडून तिच्या याच्याहून काऊून
चालते ना दोननी कोण एकदा ती करा नाही तर तू करचो.
कर तिच्या इकडून कर बापा तिची एवढी इच्छा असल तर. आपला का आहे गरीब माणूस आहे. हॅलो!
हा.
करा ना म्हणलं कसं पण काही चालत मला काही विषय नाहीये.
होन ना.
हा.
हम्म.
हम्म.
मग बाकी काय सुरू अजून घरी देणारे.
घरी काय माहित आता पाय तु् इकडं सुट्टी भेटली तेव्हा समजा कारण
नेमकाच तेऊन गेलो आता पुन्हा पु चक्र मारा ते
हम्म चालते ना आता आमचे पण काय पेपर झाला कीऊन द्या म्ह टेन्शन नाही फ्री अमरात जात मस्त फिरायल करा अस दोन तीन दिवस.
ह ओ काे काय करतं अमरावतीला.
हाय दोन तीन गार्डन शिवाजी महाराजचे काहीतरी पायसारखं अंबादेवीचं मंदिर आहे. राहाचा खा खर्च काम नाही तिथं एका मैत्रीनीच घर आहे आमच्या
हो का तिच्या घरी राहणार आहे का?
हम्म
घर एवढा ग तिचां
हाय चांगले मोठे माहित नाही तीन चार हो आहे ना.
हाउ व्हाय.
हम्म तदा जात म्ह इंजिनीयरिंगची.
काय
डिग्री झाली त्याची आत्ता इंजिनिअरिंगची.
हा काय जॉबलाय का मग तो
नाही गर्मंट त्या घरी बसून.
आह
गवर्मेटची तयारी करूय ना घरी बसून.
कोणत्या गर्व्हमेंटची?
कोणती रील पटवली वाचू का?
हो
पंडिरीची रुक्मिणी तर नाही पण आयुष्याच्या प्रत्येक वाईट काळात रुक्मिणीसाठी पाठीणारे बैल आहे. बाकी काहीच नाही.
हो का? एखादं मराठीचे पुस्तक असेल मराठीच पुस्तक असेल तर वाच कंद कोण?
ह मराठीचे पुस्तक असत वाचत दाखव.
हा तेच वाजयचे याच्यावर काय दुसरं काय करणार आहे आपण हा
तसं नसते काही असं नॉर्मलच बोलं लागत असते. जिथे ती
नॉर्मलच कायस बोल बाप्पा अ च उप म्हणतील मी काय म्हणतो.
हा
हॅलो इ सबमिट करा लागते का लगेच आपण आपण बोलल्या बोलल्यावरती सबमिट चा ऑप्शन येते सबमिट करा
हा भाई
हम् अ भावाल एकच कॉल वईल बाई बालॉल कलाात. एकच कॉल हम्. हा करजो ना पाहती मी पहिल तर फोन लावून. म्हणजे मम्मी घरी गेली काही का मम्मी ट्रेनंग म्हणजे मम्मी कर नाहीये मम्मी संध्याकाळ पाजच्या पर्
बर बर मग कधी करू.
हम
मम्मीच पहावा तो मॅसेज हा हो
तुही मला सांगतील माहि
हा
तर
काय
मम्मी सांगते किंवा
आवाज कठो, राहीला आवाज.
हा.
हा येऊ राहिला.
वगैरे कसं द्यायच त्यात असते नव त्यामुळं, ते विचार. म्हटलं बारीक बारीक गोष्ट तर मम्मी मला सांग की, हे प्रश्न विचारतात ते, प्रश्न विचारतात त्याच्यात लिहून ठेवत जाय. शॉट टाॅप शॉर्ट फॉर्म लिहून ठेवायचे, वगैरे लगे व्हॉट्सअप वगैरे. पाठवलं ते सापाचं, जहर कोण कोणता साप कसा ओळखायचा वगैरे.
हा हा हा.
हां. बाकी काही, आम्ही तर ब फ्री हो दे, हा... आम डायरी मध्ये सगळं लिहून ठेवत असते मी. जे जे शिकलो ते, हॉस्पिटल मध्ये. ड्युटी असली, हम.. हो ना.
म्हणजे डायरेक्ट.
मग ची ऑडर, प्रॅक्टिकट आहे चोवीसली. पंचवीसला तर एकादशी उपवास असतो, मला आषाढी एकादशी.
कधी.
पंचवीस तारके ची. जिथं तिथं रुप, तुझं दिसू लागलं.
हो का.
हम्म.
स्वयंपाक वगैरे बनवला.
जेवण झालं ना, देवा तुझ्या नावाचं. जेवण झालं ना.
कसं काय.
लवकर गेला आज, भूक लागली होती सकाळी.
किती वाजता केला स्वयंपाक.
स्वयंपाक सकाळी का अ.. मी उठली किती वाजता साडे सहा वाजता उठली.
अच्छा.
हा, सात वाजता मग, नंतर अभ्यासाला बसली होती. मग अर्धा तास नंतर, वाच अर्धा तास वाचल्यानंतर टाकल्या. साड्या वरण भात ठेचा.
अच्छा.
हम्.
हम्म. हम्म.
आणि पोळ्या नाही कां, खाल्ल्या मग.
खाल्याना, वरण, भात, ठेचा पोळी.
भाजी.
भाजी हे हम. हो..
बर‌ बर.
हे आता फ्रेंडली पण घ्यायला क्लासरूम मध आपल्या रूम मधल्या बोलतायेत इकडं तिकडं हम्म
हम्म चगा लागन म
हम्म
झालं आता काय आता सुचत नाही काही आता तिकडून जरी कॉल केला दुसऱ्या विषयत काय काय
काय आता
हल बाकी
बाकी तर काहीच नाही बा बसली आता
बर बर ठेवू ठेवू का मग
झालं हो ठीक आहे ठेव मग
ह हो,